हॅलो
हो ते मगाशी मी फोन केला ते कन्सिडर धरलं गेले की एक
ते तसच धरतय ग बाई नेटवर्क इश्यूमूळ तस व्हाय लागलय ते
हम्म
काय होतय माहीत आहे का नेटवर्क इशूच्यामुळ ऑटोमॅटिकली कट होतय फोन थोडासा
कट होतय हा पोर काय झोपले का काय?
मग काय बघा कीच
हा आमच त झोपल आज लवकरच
अम्म
पाऊसच पडायला लागला आणि काय
हम्म मम्मा झोपला का बघतय.
लग मघाशीच झोपलाय तरी आता हे दहा मिनिट झालं.
अशीच झोपली.
ते कस काय लवकर झोपल.
अम्म ते सव्वा दहालाच झोपलेली बारक ते हम्म दुपारी सव्वा तीन ला साडेतीन ला उठलेलं पण
हा हा
म
आज चिट्या जातोय. खूप पाऊस हाय. चिट्या
चिंट्टया काय आता झोपलाय.
हम्म आता काय उठल
हम्म म
पावसाच काय जोर हाय जोरात हाय दिवसभर मगाच्या पासून कंटिन्यू
लय पाऊस हाय थंडी वाजती पार
गारठ पडलय नुसतं थर थर कापायलंय. तुम्ही जेवलात का नाय
जेवलो बाबू आस मी
हम्म झालंय माझा आज आम्ही खाली गेलो नाय पावसामुळं संध्याकाळी. सात ला गेल सहा ला गेल म का खाली पार्किंगमध्ये खेळाला.
हम्
हम्म आठ वाजता वर आला. मग म्हणला नको जा दे तिकडे आता. का?
आपले आंग दुखाय लागले पावसाने उठळ नाही.
हम् जाऊ निवंत तोट.
गोला अंग दुखायला आहे तू आता तीन महिन्याच बॅच झाली का रे. तर एकद बेस् कमी. अ चांग चढ याय लागलेलं नाही समजा म्हणजे तू मॅडमला पण बघ दे्या काही. नाही आणि शनिवार रविवार सुट्टी आहे आषाढ एकादशीची.
हम मग काय करायचे ते
हम्म. म्हणताना मला जात काम तू अंग दुखायला लागलंय जास्त चिंटा आहे बी गेले तर गोव्याला. गावाला गेल्याय रे मग त्याच्यामुळ त्या चिंक्याला सोडायला मला जावं लागतं तेरी शाळेत.
ते सकाळी हो त्या हा
आणि संध्याकाळी या बारक्याला सर्दी झाली. मग ते पावसाचं मम्मी कुठे जाईल आणायला त्याला घेऊन पावसात.
हम्म ते आपण जाऊन पटपण सडसड आणलेलं.
हम्म मग त्यांनच की
मग काय येतंय?
मग
काय नाही बघा निवात. ह झोपलं झोपलंच.
काय म्हटली?
ह दुपारी झोपल्यामुळे आता झोपयचं अवघड आहे.
होय माझी पण दुपारी एक दहा पंधरा मिनिट दुकली होती घर एवढी नाही होत माझी मग मला तर रोख आता झोप लागत होती मग अकरा साडेदहाला
दमले होते त्यामुळे झोपले दोघं मी आणि नमा.
हम्म आता तर लय झोप लागायला लागली आणि पण मला सुद्धा ल लागली झोप.
चार ला काहीत उठ नाही नाही साडेतीन ला उठले तुम्हाला फोन केला ते टास्क आले. बघून बसले दहा पंधरा मिनट करून माझे पण तेवढे चालय. हम्म माझे तर वेळच नव्हता माझ्याकडे. स्वयंपाक करायचा म्हणजे ठेवून टाकलं जाऊ दे म्हण.
तर सध्या स्वयंपाक करायचा घरी आलं तर ट्युशन मध्ये जाऊन आली चिंटूच्या
ह ह
मला बीएस नाही का आवडत फणसाचा.
जाऊ दे उद्या परवा चालू झालं की लक्ष दे.
होय की बाई अगं हे काय म्हणायचं तुला? आपल्याला ह फोन फेंडचे माझे टास्क कंप्लीट झालेत पण मला ट्रान्सफिक्शनचे आलेत नाहीत की
कोणाला देत नाही काय कायला तुम्ही उगीच सांगते ते तसंच
अं.
लोकांनी करावं मनून, उगी सांगतेय म्हणलं, ओ.
तेच की. ट्रान्सफीक्शनचे, आलेच नाहीत टास्क मला.
ऊगी सांगायला लागलेती. हे करा मनून.
अ म काय माहिती?
तेचं काय ऐकता?
उद्या टाकाव लागल मॅसेज आमाला. आणि एगदा न. उद्या आणी एकदा, मॅसेज टाकावा लागल ग्रुपवर.
कोण घोरायलाय एवढं? एवढं जोरात?
बाई ती लय बोलतय.
काय तर
अं.
एवढं जोर - जोरात. झोप येतेय का तुम्हाला?
झो बघ, इकडनं बारक्या गोरतंय. इकडनं. चिंट्या गोरतंय.
अवगडचय बाई, झोपावं कसं? चांगलं मोठ्या माणसासारखं घोरायलंय.
आगं, लय घोरतेत, दोन्ही लेकरं. त्यांनाला झोपय.
हम्म, हम्.
हम्.
बरं.
म.
काय नाही बघा. म्हणलं, एक तरी कॉल करून घ्यावं.
हम्.
हो, आता कंटाला. आता एक बाद गेला. आता चोवीस झाले.
तेवीस झाले.
तेवीस झालते. एक वाया गेला ना आत्ता.
चोवीस झाली.
हम्म, आता पंचवीसावाय हा.
माझे तर, बारा रिजेक्टेड दाखवतय.
काय कळत नाही. त्यांनी तसं बघत्यात काय माहितीय?
बाकीच्याच बी काय पैसे दाखव ना.
ह, ह.
म्हणून ऍड करायला लागलेत, त्याच्यामधी बी. मग? काय, चाललं आज?
हिरवा संपला. काहीच नाही.
काय मनली?
काय सुद्धा नाही म्हणलं. पावसा पाण्याचं निवांत चाललय.
तुमच्याकडे.
आमच्याकड बी निवांत.
ह, ह, ह.
हम्.
भावजी कधी येणार हायत?
काय आता गुरुवारी संध्याकाळी म्हणलीत. ती काय आता त्यांची काय मिीटिंग होती मगाशी वाटतं.
अ अ!
फोन केले होते सातला मला म्हणले आता आम्ही मिीटिंगला जाणार हाईत खाली कॉन्फरन्स हॉलला
अ!
तवा फोन करता येणार नाही म्हणून मॅसेज पोरांना केलतीत. मग फोन तिथं काढून घेत्यात वाटत ना मिटिंगच्या टाइमाला?
बरं!
मीटिंगला असल्यावर फोन जमा करून घेत्यात. मग आता काय माहिती मी मॅसेज टाकलेला बघायचे खरं अजून बी काय ऑनलाईन नाही.
हम्म, काय तर काम असणार म
म झोपले असतील नाहीतर त्यांना पाच वाजले गोव्यात पोहचायला.
ह ह ह!
हो हिथंन सकाळी सहाला निघली गाडी एकदा
होय!
सकाळी घेऊन जायचे तिला जाताना कोल्हापूर शिरोळचे
ह!
उद्या करतील चटकून आता कंटाळले असतील झोपले असतील
हम्म! दमल्यासारख होतं कुठ जायचं काय सोप्प नाही. त्यात पाऊसापाण्यामुळं जास्त रेट हाय.
पण काय ते हॉटेल चांगल दिलेले नाही पॉश हाय ग. हो मोठं हॉटेल बुक केले त्यांनी अ! प्रत्येकाला एक एक अगो प्रत्येकाला एक एक सेप्रेट रूम हाय.
अ, भारी!
आ! कसलं मोठ हॉटेल हाय अग फाईव्ह स्टार लयच भारी हाय ती
हम्म!
एल ईडी टीव्ही मोठा लोट बेड आहे. काय ऍक्टिव्हिटीज काय भारी रूम आहे ती चिंट्याचा पप्पा मगाशी मुद्दाम मला विडिओ कॉल करून दाखवालय.
आम्ही पण हेंच ह्यांना होतो तेव्हा आम्ही गोव्याला गेलतो न्हाय त्यावेळेस पण तसलच होतं आम्ही बुकिंग केलं होत हा हेच हे होतं
कीकेल हॉटेली
पॉलचे तेच की आम्हाला पण कपनीनेच औचार होत एका दिवसाच.
हो हो मग ह्यांच ही दहा हजार हाय ना? एका रूमच रु हो दो दहा हजाराची रूम आहे म्हणे एक प्रत्येकाला असं हाय होय बाई. शंभर, शंभर लोकांचं. शंभर डिलर लोकयत बघ ही. आता शंभर लोकांना, एवढंच ग्रँड हॉटेलय म्हणले ते. बापर! तेवढं, आखो हॉटेल बुक केलयं, त्या कंपनीने.
आता त्यांची मिीटिंग असती म्हने, सकाळी आणि संध्याकाळी काहीतरी. नाही, स सकाळीच आस्ती मिटिंग. पण आज गेल्यावर संध्याकाळी घेती. उद्या सकाळी असती. उद्या नाही येणार ते. परवा दिशी संध्याकाळी येणारत.
परवा संध्याकाळी. हा.
गोव्यालाच काय असत्यात बरं. अशा मिटिंग, ते न सगळं.
त्या तर सराला फोन करून विचार. असेल त्यांचे ब्रांच वगैरे असतील किंवा तिकडचे, तिकडच्या लोकांचा रिस्पॉन्स चांगला असेल.
हम्म, तिकडं पार्ट्या भरपूरयत. गोव्याकडे भरपूर पार्ट्यायत. ह्यांच्या सोबतचा अजून एक डीलरय. त्याला गोव्या कडचीच पार्टी आली की. मी ह्यांना म्हणल, आप आपल्याला घ्या की, आपण तिथे जाऊन राहू.
त्या, त्या डीलरला म्हणा, आपण एक्सचेंज कर. तू इकडची घे म्हणा सांगलीची. मी तिकडे जातो गोव्याला. मला म्हणले मग मला तिक तिकड जावा लागंल. मनलं मघ आम्ही बी येतो तिकडं.
मग काय तर?
कंपनीचच असतय ना सगळं. गोव्याच ती इडच्या सगळ्या ब्रँचेस ते डीलर हँडल करत ते क मी म्हणल तुम्ही करा. तुम्ही घ्या म्हणलं, तीकडली. त्या मानसाला म्हणाव तू हीकडली घी सांगलीची. हा हा. म्हणले, तसं नसतंय जमत ती.
वेळी आली की, अजून बघजाल आपण तिकडच कधीतर.
म्हणलं, एक दिवस फिर त्या गोव्यात.
ह. पाऊस लय असत्याय.
पाऊस आणि उष्ण जा पडले. खाणं काय तिथ चांगलं असत का म्हणले. सगळं नॉनव्हेज.
हम्म.
मच्छी